हा बोला कि
हा काय चाहा पिला.
नाय अजून आता करायचा. तुमचं काय चाल्लंय.
काय नाई आमी पण हाय इत कामावर.
हा हा.
तुमचं काय
काय नइ साडीला फॉल लावत बसलोय.
हा हा
मग काम किती वासता सुटतंय तुमचं.
आमचं काम संमतयकी आठ वाजत्यात बगा आमाला सकाळी धाला आल की संध्याकाळी आठ वाजत्यात. तुमी काय फॉ पिको फॉल करता. स्वयपाक जाऊन करायचं हा हा.
हा हा हा.
स्वयपाक मुलं हाइत कि कॉलेजलाइत
होय.
हा तुम मोटीएत होय तुमची मुलं
मला एक मुलगाए भाइर घातलाय होस्टेल ला
हा हा. आणि ब्लाऊज वगैरे पण शिवता?
माजी माजी शिवते बाहेरच काय न्हाइ घेत साड्या तेवढं बाहेरच घेतोय.
हा हा आमच्या पण आणून देतो कदी तर साड्या वेगैरे पिकू फाॅला
चालतय की हा चालतय चालतय.
माज पण पार्लर आहे येत जावा कदी तर.
होय काय.
हां.
ह हा म आता ह्या कामातन आनी ते पार्लरच कदी करताय.
होय तसच करतोय ऍडजस्ट काय करायचं म कस्टमर असत्यात ते फोन करून ये येत्यात.
हा हा हां म्हणजे घरीचए का पार्लर पण
हा घरीचय धाहाच्या अगोदर येत्यात नाइ तर मग रात्री मी घरी गेल्यावर येतात मग
हा हा हा हा.
आहनि
तुमचं गाव कोणतं.
माज माहेर
हम्म हा.
अं सांगली.
हाय वय.
हम्म.
ह ह ह.
तुमच माहेर?
माज माहेर पण सांगलीचाय म्हणजे आमी राह्याला दुसरीकडाय. आमचं गाव दुसराए पण राहायला आमी सांगलीत असतोय. आई वडील भाउ भाउज सांगलीत सांगलवाडीला.
सांगलवाडीला आहे आम्ही इकड आहे डी मार्ट कड.
होय तुम्ही मेन सांगलीत हाय काय.
मेन चांगलीत आहे हा.
मग आता तुम्ही कुठे राहताय.
आता इथं स्टँड जवळच की कवठेकण.
हा हा हा.
हम. तुम्ही खाली आहे ना मंदिराजवळ.
हा होय. घरी कोण कोण असते तुमच्या.
तर काय करत तुमचं घरी असतात कि सासू मिस्टर, शेती करत. काय?
ह ह ह मग मुलं बाहेर आहेत का तुमच्या जवळच आहे.
मुलं कॉलेजला बाहेर आहे एकटा सांगलेला आहे एकटा करून. एकटा कूरुंदवाड ला हाय.
हा हा हा ह.
तुमचा मुलगा कितवी ला हाय.
आता आठवीला गेला ह्या वर्षी.
हॉस्टेल ला घाटलाय कुठे घाटलंय.
पेट ला.
हा हा ह फी आहे ना भरपूर तिथं.
होय साठ हजार आहे कितीे फी.
हा हा साठ हजार.
हम्म. मग तुम्हाला तुम्ही शेती वगैरे काय शेती शेतात काय करताय तुम्ही.
शेती नाही आम्हाला.
नाही व्ही.
थोडी पण ते जर वांद्यात असल्यामुळ काय नाही ते.
हा हा हा हा हा हा ह.
तुमची शेती हाय.
हा शेत ति हाय की गुलाबाची बाग ऊसा हाय.
हां.
हम.
आता पण फुलं असतात.
हा हा. आता.
नाही फुलं आता पण असतात काय हा हा.
अ.
हा हा. हा हा.
मग
म्हणजे झेंडूची गुलाबाची फुलं काय.
नाही आमच्या कडे गुलाबच असतोय फक्त.
होय भारीय की. आणि दिवाळीत ते न येत असेल.
हा ते आठ नऊ वर्ष झा.
स्वयंपाक का कधी करता?
स्वयंपाक संध्यासात साडेसात वाजतात दोघच असतोय ना आम्ही घरी.
होय स
त्यामुळे वारलेत सासू सासरे.
सासू सासरे नाहीयेत.
त्याला स्वयंपाकाला.
हा हा
आणि काही मिस्टर तुमचे काय काम करतात.
मिस्टर आमचे सलूनचं दुकान आहे त पंचायतीपशी आणि मग बाहेरच. ते अग्रो स्टार कंपनी नाही का त्याच पार्सल पण घेतात. मग ते कवटे महाकाळ पर्यंत जायचं पार्सल देऊन यायचं ऑ उ पड
आपण पोच करायचं
हा आपण पोच करायच म्हणजे वरण ते झोमॅटो वगैरे कसं आहे. तसं ऑर्डर पडली की नेऊन पोच करायचे पार्सल.
हा हा, हा, हा
हा ते पण करतात आणि दुकान पण आहे मग.
हा, हा, हा
शेती कुठे आहे तुमची? होय रोजच्या रोज होय.
हम्
हा हा रोजच्या रोजच पोच करायचं ये. आता जरा सीझन. कमी आहे आणि हा महिना गेल्यावर मग सीझन वाढतोय मग रोज जायला लागतय ते.
हम्म, हम्म
हम्म
मग तुम्हाला किती सकाळी दहाला
हो आठ वाजताात घरी जायला.
हम्म हम्म हम्म मग भरपूर बाईक असतील तिथं
सासू सासरे नाही त तुमचे?
नाही वारलेत हा.
वारले तर आणि जाऊ दीर
दीर पण अस लग्नाच्या आधीच हे झाले एक्सपायर झालेत. हम्
फॉल बेडिंगची मशीन कशी साधी आहे का ती मोठी मशीन आहे.
नाही गड्डा- गड्डा घेतलाय मी आपल्या साध्या मशनीला लावायला येतय मग ते गड्डा ब आपल्याला कधी पिकफॉल करायच हा. बदलता येतोय.
चालते किती घेता फाॅल बेडिंग ला
आपल्या म्हणजे फॉल कस कुठल्या क्वालिटीच लावायचं चांगल्या लावा यच असल तर पासष्ट घेतोय. आणि जरा हलका लावायच असल. तर मग पंचावन्न घेतोय.
हा, हा
म्हणजे कुणाला कसं चांगलं, भारीतलं पण लागतात ना फॉल
होय
कोण मग हा, चालतय म्हणत्यात हलकं लावलं तर असं म्हणतात नाई
हा हा हा विद्या त्यांच्या घराजवळ तुमचं घर आहे काय?
हा, होय.
या ईकड कधी, चालतंय, आता. स्टँन्ड कडन जाताय ना. शेताकड
ह. होय, शेताकडं मी काही लो लयी सारखं जात नाही. कधी तर काम असेल त्यावेळी तेवढं जातो.
हा, हां फुले सकाळचीच तोडतात ना?
होय, फुलं सकाळी नाही नाही. सकाळी एकदाच मिरजेला घालतेत घालतोय ना आम्ही माल. मग रोज ताजा, ताजा तोडायचा न घेऊन जायचं अस.
घेऊन जायच.
हम्म, ते मुंबईला वगैरे पाठवायच. होय, परवडतय की.
हा, तेच की. मुंबईला जातात होय फुलं.
मुंबईला नाही आम्ही पाठवत. मुंबईच कस ते अंगावर पडतय म्हणून नाही. मिरजेलाच घालवतोय आम्ही.
हा हा
मग कधी तर अं गलांडा असतोय, कधी मग निशिगंध मागं लावलेला निशिगंध होता. मग पार्लरच, कटिंगच वगैरे रेट कस आय तुमचं?
पार्लर ला कटिंग ला घेतोय लेवल ला पन्नास रुपयं.
हम्म हम्म
लेव्हलला घेतय. ॲब्रोज ला पंचवीस रुपये आयब्रोज अपरलीप्स असले की पन्नास रुपये. होय.
हम्म, हम्म, हम्म
आसं घेते. मग बाकीच फेशियल, ब्लिच ते पण सगळं असतंय करतोय
हम्म, हम्, हम
या कधीेतर.
होय, होय, येऊया की.
स्पा वगैरे काही करत नाही कारण क्रीमा तेन वगैरे परवडत नाहीत ना स्पा चे
होय, होय, होय की महाग असतय ते.
अं विचारतात, पण एक दोघी साठी परवडत नाही ओ.
आणखीन काय करताय? का तेवढंतच आपलं.